हां हां तोचं विषय आपणं कंटिन्यू करूंया अजूंन पणं आपल्या समाजांत अशा कांहीं स्त्री आहेतं ज्यां जॉब करूंन पणं सगळं मॅनेज करतांत स्वंतःसाठी वेळं वगैरें देतांत. असं पणं आहेतं.
म्हणजे आंता आपणं विचार केलां की नाहीं तरं थोडंसं स्वंतःसाठी असं आवरलं. छांनसां आवरूंन.
म्हणजे स्वतःच आ पण स्वतः सा टाईम टेबल वगैरे बनवाय पाहिजे. आपण काय करतो म्हणजे काम वगैरे करतो ऍक्च्युअली आपला काही प्रॉब्लेम नाही की आपलं शरीर थकतं, म्हणजे काम वगैरे केल्यानंतर आपण जरा थकतो त्यामुळे मग आपण कसं मोबाईल घेऊन बस हे कर, व्यायाम वायाम व्यायाम वगैरे जर करायचा असेल तर स्किप करतो, म्हणजे असं जात नाही. चालायला वगैरे मला कंटाळा आलाय हे ते म्हणजे आपणचं स्वतः कुठं तरी जबाबदार आहे किंवा आपण जे खायला पाहिजे म्हणजे असं चांगले वगैरे पदार्थ वगैरे ते आपण खात नाही. फास्ट फूड किंवा असं मैद्याचे वगैरे पदार्थ त्याच्याकडे आपला जास्तीत जास्त जे पट कन होईल असं त्याच्याकडे जास्त कल असतो आपला, स्वतः साठी आ पण कधी असे आळीवाची वगैरे खीर वगैरे स्वतःसाठी करून खाल्ली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये हार्मोन्स इन्बॅलन्स वगैरे होतं आजकाल आपलं उतरत्या वयामध्ये वगैरे.
मी तुम्हाला एक रेसिपी सांगते म्हणजे मला माझ्या बहिणीनं सांगितलेली. ते आपली नाचणी असते ना नाचणी. त्या नाचणीचं पीठ म्हणजे आपण नाचणी भिजवायची. त्याला मोड आणायचे थोडे ते इतके काय मोड येत नाहीत त्याला. पण ते नाचणीच त्या मग मूड आलेले असं म्हणजे आपण बांधून ठेवतो मटकीला तसं आणि दुसऱ्या दिवशी सुकवायची फॅन खाली सुकवा, उन्हात सुकवा पण फॅन खाली सुकवलेली चांगली. आणि आपल्या घरच्या ह्या चक्कीवरती आपण आटा चक्कीवरती बारीक करून ना त्याचं पिठं काढायचं आणि ते त्या नाचणीचं सूप आहे ना ते प्यायचंय. ते का नाही आपण असं पिठल्याला फोडणी टाकतो तसं एक मिरची, लसूण जिरं थोडसं. थोडंच तिखट करायचं कारण आपण ते कोरडं पिणार आहे ना.
हम्म.
ते तेलात किंवा तुपात आपल्याला आता पौष्टिक पाहिजे म्हणलं, एक चमचा तुपात थोडस मिरची ते जिरे, लसूण आणि पाणी टाकायचं आणि जेव्हा आपण ते पीठ वाटीत घेऊन थोडसं आपण अ बेसन पिठ पिठलं करताना कसं आपण चमच्यानी कालवून असं ओततो ना असं ओतायचं. अन् ते एकउकळी आली ना. मीठ वगैरे टाकायचे तर छान लागते ना तिच्या सासूबाई त्यांना मणक्याचा त्रास होता सांधे दुखंतं होते. त्याचे पूर्णतः थांबलेत.
म्हणजे मला असं ऐकल्यान असं वाटतं की अरे या गोष्टी म्हणजे त्यांनी नाश्ता स्किप केलाय. त्या नाष्ट्याच्याऐवजी त्या एक बाऊल ते पितात.
पण हे किती सिम्पल आहे बघ कि तुम्ही. किती साधी गोष्ट आहे आणि नाचणीला जर आपण म्हणजे मोड वगैरे आणले ना. तर त्याच्यातली उष्णता कमी होते आणि मग शरीराला म्हणजे थंड होते अशी म्हणजे शरीराला काही घातक बनतं नाही. आपण लहान मुलांना आपण बाजारात नाचणी सत्व वगैरे ते विकत आणून दिले की त्याची खीर हा खीर वगैरे करून.
ते थोडे दिवस तसं आणून बघा, पण हे जर करून बघितलं तर मला पण असं वाटतं कि अरे आपण पण हे आता ह्या वयात हे घेतलंच पाहिजे कंपल्सरी. म्हणजे कि त्या वयाच्या आता त्यांना सदू सहासस्ट सदुसष्ट वय ये त्यांना कुणी म्हणणार नाय. पंचेचाळीस पन्नास वयाच्या हायेत का काय असं वाटतात त्या, इतक्या स्वतः फिट येत. म्हणजे ते नाय का ते आता होम मिनिस्टरमध्ये ते तळ्यात मळ्यात वगैरे होतं ना ओवर त्या जिंकलेत त्या राऊंड मध्ये
वाव किती छान, आहे आहेत आहेत अशा स्त्री आहेत आहो ताई. काय होतंय, आपण स्वतःसाठी वेळ काढत नाय. काही स्त्रिया बघा स्वतःसाठी किती छंद वगैरे जोपासतात. म्हणजे त्यांना जे आवड ये ते, म्हणजे त्यांच मन म्हणजे असं विरगण्यासाठी वेगवेगळे छंद जोप पासतात, वाचन करतात किंवा काही लोकांना फिरायची वगैरे आवड असते. ते फिराय बिंदास्त जातात. काळजी करत नाहीत. आप आपल्या ईजमान का आपणच म्हणतो की, मी घरात नसेल तर हे राहील ते, काही राहत नाही, काय आडत नाय. होत सगळं वेळेवर आपण स्वतः जागाय पाहिजे. स्वतःसाठी
त केलं ना. की, अरे हे मग काम मला परत आल्यावर करायला लागल. म्हणजे ह्या विचारांने ते फिरायला जायला सुद्धा नको म्हणजे आपण हा कित आपण असा विचारामुळं काय होतय. धड आपला कुठला एन्जॉय नाय. धड कोणतं आपलं शारीरिक कष्ट वाटत आपल्याला आपण करतोय. हे काम करतोय पण तसा व्यायाम आणि घरातलं काम ह्या दोन्हीत
काम करतो ना, तो व्यायाम नाही. आपण ना नाही म्हटलं तर रोज दोन, तीन किलोमीटर चालाय पाहिजे. कारण आपला बी पी, शुगर हार्मोस, चाळीशी नंतर बघा तुम्ही कधी पण हार्मोस इन बॅलन्स होतच. स्त्रियांचं त्यामुळ लय प्रॉब्लेम येतात मु स्त्रियांना पी सी ओ डी वगैरे चालू होतं त्यामुळे कसं स्वतःसाठी वेळ काढून रोज दोन, तीन किलोमीटर वगैरे चालायलाच पाहिजे. आपल्याला कोण आडवत नाय. आपण स्वतः लवकर उठायचं. लवकर चालायच म्हणजे जर आपल्याला जर डबे वगैरे करायचे असेल तर स्वतःसाठी वेळ पण काय होतंय आपला प्रॉब्लेममध्ये माहितीये का आळस आळस आणि मोबाईल, हा मोबाईल एवढा मोठा शत् शत्रू झालाय ना आपला की, ह्याला ना आपला सकाळी रोज चार तास आणि संध्याकाळी रोज चार तास न त्याजा उप उपवासच करायला पाहिजे. घ्यायचंच नाय असं
तुम्ही एक न्यूज वाचली असेल का ते कोणत्या, कोणत्या गावात बघा सात नंतर ते कंप्लिटली ना हा नेट
वाहागाव ये ना वाहागाव मध्ये संध्याकाळी सात नंतर रात्री साडेनऊ पर्यंत, टी व्ही ची केबल, दूरदर्शन म्हणजे सॅटेलाईट आणि मोबाईल पूर्णपणे बंद. इंटरनेट का तर मुलांच्या अभ्यासासाठी, पालकांनी पण म पालक पण मुलांना घेऊन बसतात आहो दोन तास आणि त्या सुधारणा झाले त्या गावामध्ये
बरेच गोष्टी घडतात. मजे मला कसं वाटतं की, या गोष्टींसाठी आपण पण कारणीभूत ये. मला तिच्या सासूबाईंच ऐकल्यानंत की, अरे मग आपण का नाय करू शकत. चला एक किलो नाचणी आणून, एक प्रयत्न तर करायला काय हरकत आय. थोडस नाशत्याच्याऐवजी जे जर ते वाटीभर जर आपण पिऊ तर ते पोट भरल्यासार
आणि किती सोपी रेसिपी ये बघा ना तुम्ही अळीवाची खीर करून आपण प्यायला पाहिजे. त्यामुळे कस हार्मोन्स बॅलन्स वगैरे राहत. तो. ते पण किती सोप ये आळीव
सोपं य, एक दिवस ते, एक दिवस हे असं जर पिलं तर ते कमरेसाठी आपण सांधेच दुखतात त्या नंतर आपण बघ. तो ना मजे सांध दुखी हा काय, काय मं कोण शिकच राहिलय अशतला प्रकार नाही आता सरदाच सगळ्यांना सांधे दुखी. तिझा त्रास,
आवो ते, कोरोनाची वॅक्सिन घेतल्यापासून तर आवो विचारूच नका ते गुडगे आणि सांधे तर सगळ्यांचे घायलाच आलेत. असं काहीतरी म्हणजे साईड इफेक्ट! होणारच होता त्या लसीचा तर म्हणजे ब, प्रत्येक जणांचा हाच प्रॉब्लेम झालाय बघा ज्यांनी ज्यांनी लस घेतलं ना. त्यांचे भरपूर म्हणजे सांधेदुखी गुडघेदुखी चालूच आहे त्या लसीपासून.
आणि ह्या गोष्टीचा आपण परिणाम बघतोय ना तर अगदी लहान मुलांवर पण? आपल्याला आठवते का कधी आपले पाय दुखले होते कधी. गुडगे दुखले, पोरांच आजकाल लगेच थोडं खेळून आले की, आमचं हे दुखतय ते दुखतय म्हणजे! हे का व्हायला लागलय, विचार आपण जर,
कॅल्शियमची कमतरता. कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे का ताई, डॉक्टर सांगतो दूध पण घेऊ नका. तर आमचा डॉक्टरने तर आम्हाला सरळ सांगितलं तुम्ही दूध बंद करा, मी विचारले डॉक्टर का, कॅल्शिम असतंय ना दुधात, म्हणले ते दूध पचवायला तुमची मुलं तेवढी व्यायाम करतायत का? दुधामुळे लगेच मुलांना कप्प साठतोय, मग मुलं तुमची आजारी पडतात, मग उलट्या जुलाब, कक्फ. म्हणजे निमोनिया वगैरे प्रॉब्लेम होतात, तुम्ही दुध बंद करा, बघा तुमचा मुलगा ठंणणीत राहील. मग तुम्ही कॅल्शियमठी वेगवेगळे म्हणजे केळ वगैरे द्या, किंवा दुसरा कुठला स्तोत असेल, अन्न. पदार्थ त्याच्यापासून द्या. पण दूध बंद करा, कारण दूध जर पचवायचं असेल ना तर त्याला अतिशय कष्टाची कामं करायला लागणार.
हो. आपण पहिले लोकं बघा ते, दुधाच नेहरे रानात जाणारे लोक आहेत ते दूध,
अवो ते, मशीच्या हिथ बस, सुन, म्हणजे जव्हा, धार म्हणजे असे काढतात ना तिथे एक एक तांब्या दुधपेत होते.
हा, पण त्यांची पचवायची, तेवढे काम पण त्यांना दिवसभर,
काम, कष्टाचं काम पाहिजे ताई, अतिशय कष्टाचं काम पाहिजे त्यासाठी.
म्हणजे आपण विचार केला तर म्हणजे, आजकाल ह्या मुलांना आपण तासभर खेळायला वेळ मिळत. तो कमीत कमी, जास्तीत जास्त किती वेळ मिळनार हाय त्यांच ट्यूशन, शाळा, एवढ करून घरचा अभ्यास,
आणि तासभर खेळ, ती पण कष्टाची खेळ, ती पण खेळत नाहीत ना कष्टाचं. ती लोक पण अशीच करतात, कुठ तरी बसून उभच राहा, किंवा ते चिठ्ठ्या न खेळ, किंवा व्हिडिओ गेम बघत बसायचं, मोबाईल हातात घिऊन बसायचं, ती पण कष्टाचे खेळ खेळत नाहीत.
की आहे एक दोन दिवस, मग थोडस बेंदूरच थोडं, येतं की आता स्कूलमध्ये आहे. कि आता बेंदुरूच किंवा मग आता उद्या तुम्ही, घरी तो बेंदूरूच माती न खेळा, मातीशी ते बर म, तो बैल तयार करा, म्हणजे कसं होतं, मुलांना पण त्या गोष्टीची आवड पण झाली पाहिजे ओ, काय होतय माहितय का, या गोष्टींमुळे पुढं जाऊन त्यांना, आता आपण निदान ह्या चाळीशी आल्यानंतर आपल्याला हे. त्रास सुरू झालेय, म्हणजे आपल्या ह्या खाण्यापिण्या मुळे मुलांना किती. पण त्रास होईल म्हणजे असं एक एक मनात भीती होतेच नावो.
आणि मुलं ऍक्च्युली मातीमध्ये किंवा ह्या रोजच्या ह्याच्यामध्ये खेळायला पाहिजेत त्यांना ते म्हणजे मातीशी कसं असतं मातीमध्ये कॅल्शियम किंवा हे वातावरण धुळीचे कण वगैरे आहेत ना ते सुद्धाऍक्चुली शरीरात जाण आवश्यक का नाही तर त्यांना लगेच एलर्जी होते ओ लगेच कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम होतो.
आमचे ते पाहुणे आहेत त्यांना तरी सांगितलं मुंबईत राहतात. कि एक आठवड्यात ना त्यांना डॉक्टरांनी सांगितलय ग्राउंड कुठेही मातीच असेल ना तिथं तुम्ही मुलाला न्या. त्याला गावाकड आलं की झालं त्याच सगळ्या अंगावर फोडफोड उठलेच पुरळ उठले. का तर मातीची एलर्जी अरे हे कसलं काय. डॉक्टर म्हणले दर आठवड्याला तुम्ही त्यांना मातीत खेळायलाच न्या. ती घेऊ देत माती अंगावर घेऊ देत तोंडात टाकू देत काही होऊ देत आपण मातीतूनच मोठं झालोय ना.
पहिली बघा शेणामध्ये सारवलेलं ह्याच्यामध्ये मुलं रांगायची खेळायची त्याच हाताने जेवायची कुणाला काही प्रॉब्लेम नव्हता.
आता हल्ली तेच हाताानं चाटलय लगेच इन्फेक्शन झालं लगेच झाला गॅस्ट स्ट्रो लगेच झालं काय म्हजे पै
आपल्या सवयीच राहिलेली नाही या मुलांना. त्यामुळे मुलांनी पण असे मातीत वगैरे इकडं तिकडं असं खेळाय पाहिजे मैदानी गेम वगैरे खेळायला पाहिजेत. त्याच्या शरीराची हालचाल शारीरिक वाढ जडणघडण कशी काय होणार. त्यांचे माझे म्हणजे कसं वाढीचं वय आहे त्यांचे अवयव आता वाढतायत. त्यामुळे त्यांनी भरपूर खेळाय पाहिजे आणि भरपूर जेवाय पाहिजे.
आता आपण विचार केला पाहिजे. आपल्या आई आजी काय म्हणतात आमची पोरं कुठं पण खेळायची कुठं पण रांगायचीत. काही तोंडात घालायचेत म्हणजे हे असं काय वेगळंच
त्यांना आपण लगेच असे गेम असे आणून देत नव्हतो गाड्या घोड किंवा असं हे ते ते स्वतःच बनवायचे कशानं पण ते सायकलीचे चाक म्हणा. किंवा घरात काही एखादी वस्तू त्यांना असे कुठले गाड्यान गेमन हेन तेन. नव्हतं कोण पैसे वगैरे एवढे आणून द्यायला.
समजा मुली आहे तर आपण कधीच मुली असून सुद्धा आपण कधी भांडी कुंड्यान खेळलो नाही कशाची करायची भांडी कुंडी मातीची करायची किंवा कुठ तरी झाडाची पानं करायची झाडाच्या पानांची खेळणी तयार करायचं म्हणजे एवढ्या पर्यंत किंवा कुठ तरी लाकडी असतात त्याच तयार करायची. बॅट सुद्धा मुलं आठवतेय का लाकडाची हेची तयार ते . फळी किंवा ते नारळाचे ते प हे असतात की नाही ते त्याच्या सुद्धा मुलांनी केलेलं म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही बघ बघायचो म्हणजे आताच्या मुलांना एक तुटली नाही की दुसरी तयार आहे.
लगेच आपण आणून देतो ओ महागडी खेळणी वगैरे मॉलमधनं. आणि टिकाऊ आणतो चांगली पाच सहाशे रुपयेची. त्यामुळ मुलांना होत
खेळणी तयार व्हायची.
चालतय करा नंतर मग कॉल वेळ भेटल्यावर हा हा ठीक आहे.